काय करती
हे काय म आलश मग
ेंडी मारला
हा
जेवण
जेवण करणालो
ते मही जेवण करून आले आम्ही जेवणच मी जेवणच करते
ह हा बाकीच्याेगले कमेत
हम् माणसं गेले माळ्यात काही मातरीलाईल गाडी घेयला
कोण अचे
आमचीच
कोणती
हम्म
आ
आमची गाडी तिकड होती ना ती घ्यायला याले हम्म
ह
आमता मी पोरं गेले शाेत आता काय रडले गागले नाही आज चांगले गेले
हा का हमज
हम् तानायला जायला ग साडेबाराला
हा ह बेस् टाम राात मंगसळा
हम्म तीन चार तास
नऊला बार त का
हम्म
हा काम काही नाही, लेटच जाते.
हा म नऊ ते साडेबारापर्यंत बसतोय.
अहं दाजी.
नऊ ते साडेबारा रात्री सगळ्यांचीच सध्या अजून ते गेले वर्ष श्राधाला
हा हा तेच म्हणलं आते बाई
आत्या बाई खाली असतील ते सगळे येतच होते. हम् कुट गेल्या काय माहित दोघी? पण पाह्यलय ना मी.
हा का?
तिकडच आवरीत होते. आवरून झालं न म
हा-
हम् तुम्ही दोघजन आहे का, शेटे मारीन,
पाण
मानस आहे का हम् हम्म- बरं आहे.
तुमचं काय चाललंय आजुन
आमच काही नाही नाही साठवण ठेवेल-
हा का मार्केट नाही वाढली का-
नाही माहिती विचारले नाही. नाही सांगता येणार मार्केट नाहीच वाढेल पण तिला,
हा- हा
तेच म्हंटला, - ताट वाढली का नाही हम-
यायले मी आले तेव्हा साठवीत होते मग - त्या दिवशी दिला वाटते एक ट्रॅक्टर कोणाला इथं हॉटेल वाल्याला,
नाही. पाहिला तर हम्-
मळ्यात काय कामही नसलं,
नाही काय शेतपाणी त्याच आहे त्याचं मु शेणपाणी ते काढाय लागत.
बाळ पोरांची वह्या, पुस्तक घेतली का?
नाही पुस्तक घेतल वह्या बाकी आहे. पुस्तक आणले वह्या आणि ते बाकीआहे अजून शाळेतूनच घ्यायला लागतं पण पैसे भरायला लागतं.
हा का.
ब्रह्माचेच पंधराशे रुपयाचे
हा का. मग आता काय ब्रह्मा लहान राहिला का झाला ना ब्रह्माचा खर्च चालु
एकाचे तीन हजार एकाचे साडेतीन हजार आहे.
हा हा.
हम्
हो रं
बाकी
बाकी काय नाही अगं आत्या केलेल्या लोणच्याचे आंबे घेऊन हाय ना
कुठ गेलाय घेऊन विकायला
ते आहे ना लोणच्याचा आंबा मगमल वा विकायला नाही
विकायला का खांडायला
अांडाला विकिती कड
मला वाटलं विकायला नाहीला हम् हम् बरं आमचं झालं आज भरून उठ
दोन आंबे विकत गेले
ह् -हम् आम्ही विकली मंग सांगायचं ना अा हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
काय काय ग आवाज नव्हता येत
हो
हॅलो येताय का आवाज
हॅलो
हॅलो येतो का आवाज आवाज नव्हता येत का हॅलो हॅलो रेंज मध्ये यानाना येतो कावाज हॅलो अग रेंज मध्येदे ऊभी काय हॅलो हॅलो हा आत्ता आला पण
हा हा ते नेटवर्क खाली गेला का कमी होऊन जातय ना-
खाली नको जावू तोरवर वरच हम् बाकी
बाकी काही नाही
म्हटलं आम्ही विकली मग आम्हाला सांगितलं असता दिले असते ना
तुमचं काय चाल अजू
अमच काय नाय आ्वरयच त आता पोराला घेवुन यायच शाळेतून हम काय म्हणती
आम्हाला आंबटलो आंबट आंब्याचं नव्हतं घालायचं लोणचं
नाही का तुम्ही गोड आंब्याचं घातलं का मग त्या
हा हा
हा -हा त्याच घातलं का त्याच घातलं
हा ना त्याचच घालायचं
बरं आहे मग आम्ही घातलं आमचं झालंय आता
किती किलोचं घाल तुला
बारा किलोच आहे सगं-
बाबा बाबा म मोरची द्या एक किलो घातली का मग
माऊ का त्याच्यात एक किलो घातली मो क का
हा का चांगलं झालंेल मग घट्ट
हा आता आज ठेवते बर नाहीन म भून धुरी देते हिंगाची
हा
हिंगाची दुरी पळी ठेवणार मग द्यायची ना ह पळीच गरम करो ना वा
तडक्याचं भांडार राहताना
आ मा तर तडक्याच भांड्याेत नाही पोळी तर होईल ना हो
जसे केलं तर तव्यावरचव्यावरवर तळ्यावरर धुनी देतो हा नाही तर मग काय करायचं हिंग आहे ना वाटीत गरम करून घ्यायच
प त्याच्यात ठेवून जाकण ठेवून द्यायचं ना म्ह झाकण ठेवून द्यायचं तसच करते आ हम्म झालं आता फोडण्यास द्यायचंय दुरी देऊन भरून ठेयला लागयच वींद
हम्म काकूलान त्यांना बेडशीट घेतली काल
हा ना
हम्म एक सलाततो बेडशीटवाला
कॉटनचे चांगले बेडशीट आहे पाचशेचे दोन घेतले
परवडले ना मग
हा तुला घ्यायचंय का गोदाड्यांला असत
नक
कागरा
ब्लँकेट आहे ना आता कोणगरे आमच्याकडे कोणचे लले पावणी येते
हा हा
शिवल्याय पाहिजे
हम् हम् त अपुरतं शिवावया कधी इकडं तो पुरत शिवावाया कधी इकड मखमलबादला चांगली
हा आता आता माय सगळे दोन तीन ब्लँक क्रिकेटच घेतले ना
हा हा
अजून आमच्याकड कोणी येतही नाही एवढेल हा
नाही रेखच घेतले आणि
चाला ना
मुंलंनत्यानला घेतली एक रेखा वणी मुकुनाला आहे ना आमच्या
आवडल्या का बरं. हॅलो ठेव का?
काय म्हती.
हा हा.